हॅलो लो आवाज येतोय का? आं काय करती?
काय नाही चालली कामावरी.
हाव का पावसा ना आलं वयतीगं आलं आव गं.
हा का आता काय पाऊस चालूच आहे अजून चार तारखेपर्यंत सांगितलाय.
हाव ना पाऊसने लय वैतीग गेलं ना आता.
कंटिन्यू चालूच आहे ना तो आठ दिवसापासून.
हाव पण आपल्याला असं म्हणवतसं पाऊस नाहीच आहे ना.
पण घेऊ मंग पण असं म्हणजे पूर्ण वीज पाऊस पडतोय ना आता दोन-तीन दिवसापासून भरपूर चालूच सध्या असं.
हा पण मंग असं भरपूर म्हणालं येरील आणि तू पाणी झालं पाहिजे ना गं.
हा आसं आसं नाही समजा विहिरीला पाणी येईल असं नाहीय पण मंग येणी पण लय चीक चिक होतील मग त्यांना काही तासा ठोक घेऊन जर उघडला तर मग काही वाटत नाही.
हां.
हां.
असं जोरात आलं आणि मंग ऊन पडलं तर काही वाटत नाही समजा पण मंग हे लंयच हां.
तुजरासन म लय चिकचिक होतं नुसतं चिक्कल चिक्कल होतो.
नाही येऊन जातो मंग त्याने चिडचिड होती आणखी.
चिड होती हा आणि दुखनं पण येता ना सारखं नुसतं थंडी थंडी.
लहान पोरांना लय जयपावं लागतं म.
हां.
बाकी मंग काय म्हण
बस काहीच नाही. तुम्हीच हाव गेली ना हम्म.
जा ना पिल्लू काय करता,
काय नाही खेळतोय,
हा का, त्यांना काय आज खेळायला नसत भेटत आता दोन, चार दिवसांनी बाहेर.
नाही. आता घरात सायकल आणली सायकलच खेळतोय आता घरात.
हो का,?
हम् नवीन सायकल आणले त्याला घरातच खेळतोय मग सायकल.
कधी आता आणली का,
हा दोन तीन दिवस,
ह हा काय पंढरपूर आलावर काय,
हा, पंढरपूर आणले मि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच चाल होत. सायकल मग आणली बाबजीत,
हां हां बरं झालं ना? पोराणा लागती पण आता,
हा, पण मग सायकल घेतली आणि त्याच्यानंतर पाऊस चालू झाला मग काय आणखी जीवाचच घटना घटना. हम्?
लय हिंडीन बाई ते दादा.
तेच ना मग,
लय हिणतीन आता.
तरी तू पावसात म्हणजे असं तू चैन नाही येत?
बाहेर ये खाली, पटकन खालीत बाहेर येते. आमचे पण बाई असे ञास देऊ लागले?
शिल्लकची काम करून ठेवता घरात पण क ल क असं म्हणजे? आत लगी फक्त थोडस दुर्लक्ष करायचं त्यांच्यावर,
हा हा मज्जा आहे मग,
हा, आणि दोनच्या नंतर तर बाप रे, असं डोकं उठत असं वाटतंच्या शाळेना चार वाजेपर्यंत सुटूच नाही?
हम्म दोन च्या नंतर खरच तुमच्या घरात,
म्हणजे बाप.
सगळे घरात सगळेच घरात आहे ना, त्याच्यामुळे मग त्याला धिंगाणा मज्जाच कोणी कड बाहेर जायच.
हा आणि कस पोच समजा. थोडाफार हा खेळायला, जात जा टाइम भेटला तर अभ्यास करतातच नाही, पण आता आता सगळ घरात होते ना बस ते ते टेबल घेऊने पडतात ह घरातून त्या घरात त्या घरातून ह घरात.
लय मज्जा आहे मग,
आम्ही अभ्यास करतो होतो? टेबल घेऊन हे पण आता इकडून तिकड
ह ह बापरे?
ह साहि जिकच चालू शाळा
चांगली ग, तस पाहिलं गेलं. तुम्ही ती मधली भिंत काढून टाकली ना. तर मग मोठा होईल? खेळायला पण भाजी दीसली मग,
इकडच रमज समजा,
हा, पुढच्या समोरच्या हॉल चि. भारी आहे मग तीथ पण मस्त आहे?
पण तरी त्यांच्या घरात जीव लागतील का आजूबाजूंना जीव लागणार ना त्यांच्या घरामध्ये.
हां हां
हम्म
बाकी काय म्हणते मग आणखी??
बास काहीच नाही.
त्या वहिणीचे झाले दुसऱ्या वहिणीचे
नाही ना त्यांचे अजून आलेच नाही ना.
आलेच नाही.
नाही त
हा
म्हणजे ते दाखवताय का बाबा तुम्ही अपडेट करा आणि परत घ्या पण ते घेतलं तरी नाही होतंय.
आणि त्या मागं राहत त्या ताई त्या वहिणीचं?
अ त्यांच म्हणजे त्यांनला मोबाईलचे तास आलेले आहे पण त्यांचे कंप्लेट नाही झाले आणखी.
हाव का किती झाले त्यांचे?
काही सांगता नाही येणार
हो त्यांनी मला कल बरं का मी त्यांच्या सोबत बोलत होती ना तर त्या काय ऐंशी किंवा एकोणशे ऐंशी एकोण ऐंशी काहीतरी सेकंद बोल्या. म्हणजे एक मिनट म्हणजे एक मिनिट काहीतरी वरती झालता आणि कितीतरी सेकंद वरती झालते त्यांनी लगेच हे करून टाकलं
आणि त्यां म्हणजे त्यांच असं आहे आपण जे बोलतो का त्यांनला त्यांच्या मोबाईलमध्ये ना तो आवाजचं येत त्यांचा येतो आपल्याला पण आपल्याला जात आपला जात नाही त्यांनला.
मग तो मोबाईलचा प्रॉब्लेम आहे मंग. नाही नाही मोबाईलचा प्रॉब्लेम पण असू शकतो मंग. किंवा नेटवर्कचा असू शकतो. आता हे आभळ चालू आहे ना बाहेर हा आभळ चालू आहे ना बाहेर सध्या त्यामुळे मग नेट वर्कचा प्रॉब्लेम चालये चहूकडे.
सगळीकडेच हा आणि त्यात फोरजी ला तर आणखीच
हो मोठ्या वहिनी आल्या का मंग घरी??
हा आल्या ना.
हाव का.
हम्म... जायचं होतं पण जागाच नाहीये मग त्या न्हणे बघू आम्ही संध्याकाळी जाऊ किंवा मग उद्या जाऊ म्हणे.
हाव का.. ह ह... मला पण जायचं होतं पण मग खूप चिकचिकके ना गं जायला आता ते रिक्षा करणारे बाकी मागे जाणाऱ्यांच्या नाही आता करतायेत ते रिक्षा. दुसरे अजून दोघी तिघि जणी आहेत ना घरी.
हां हां...
त्या रिक्षा करणार आहेत.
भरपूर लागलेले काय ओ??
हो का भरपूर लागलं म्हणता.
अवघडच आहे बाई... पावसाचं पण आपण म्हणतो पण हे गाडी स्लीपन ते होती ना ए वाल्ल्याची?
मल्याच तेचं समजलं. आणि हे असं चिकचिक लावून धरत ना ते सादळ म्हणजे रस्ता आहे का हे होऊन जातो शेवाळून जातं ना त्याच्याने.
काही वेळेस ब्रेक येत नाइ काही वेळेस काय होतं
ते गाडी ह्या दिवसात काई खरं नाई रात बाई पावसा पाण्या पावसाच गाड्यावर
तेच ना खरंच नाई रात खरंच नाइ रात लं गॅस म्हणजे
आणि टाइम टेबल पण सांगून येत नाई ना ते आता ते पोरं समोरून आले म्हणतात
बा बरं मग समजा याच्या तर असे आपली गलती नसताना सुद्धा आपण रगाडलं जात
मग आता ते पण मग असां मग तेचएना
हम्म
पण आता हे असं किती त्रासए बइ वल्या चिल्या
तेच न वल्या चिल्ल जातोय थंडीचं किती करणार आहे
हा त्याला मग तिक दोन हॉस्पिटल मध्ये नाइ घेतलं तेवा ती घाटीत गेले त्याला दोन
त्याच अन मंग आमाला माहितच नाइ रात्री आम्हाला सकाळी माइतजाल
आ ह मला पण मला पण नंतर किती नऊ साडे नऊला महिज जाल अगं
नाय आमाला माहितच नाई
म आमाला आम्हाला पण नाइ ना एवड गल्लीत असून पण नाइ ना म्हणजे पाऊसच चालूए ना बाहेर जाय
जिम हा जिम ला गेलेलो होते ना ते बाहेर
हा जिमला गेला होतो म्हणे तो अन तिकडून यायच्या वेळेसच झाला म्हणे हे असं
हा
पाण्या पावसाच कसंए बाई
अन एवढं कॉलेजला जातो तर भाड्याने जातो बरं
हा कॉलेजला पण आणि आता जॉबला लागला होता ना परत
तेच ना मग आणि त कधी गाडीच म्हणजे गाडीवर जात नव्हता दरवेळी समजा बसनेच जायचा
नइआता जॉबला पण लागला होता ना तो
हा
मग कधी एवड आाता नेत होता तो गाडी पण मग ज्यास त्याची जात होता येत होता पण मग आता लगे त्याला एकदम अशा गोष्टीं ना बई सांगून येत नाही वेळ काळ बाई
तेच ना वेळ काळ म्हणजे कधी काय होईल सांगता च येत नाई
तेच ना
आपण किती पण आपल्या हुशारीने राहिलं आणि समोरच्याने जर समजा आपल्याला आपली गलती नसताना जरी समोरच अंगावर आलं तर आपण काइच करू शकत नाई
ते कस ते हेच राहत असतं त्या गोष्टीच
तेच ना आपण काईच करू शकत नाई
हो ते तर हायेच ना
चालेन करते मी परत नंतर
हो चालन कर मग
बर